हा या लागला की आवाज बोल की ग किती दिवसाने फोन केलेस
हो मी आता तेच म्हणालत तुला ओळखलीस की नाही आवाजावरन म्हणून
ओळखले की आवाज कसा विसरणार मी शाळेपासून आवाज ऐक लागले त्यामुळे कस विसरणार आता मग काय चाललंय काय काय कोणकण आहेत ग्रुप म वगैरे
ग्रुपमध्येध्ये आहेत की सगळ्या त्यांनी तुलाच बरेच दिवस झालं बरेच दिवस का बरेच वर्ष झालं
काय करायचं संसार एक पाठीमाग लागलाय मग काय करायचं मुलं हे ते त्यामुळे सगळं अवघड होते काय आपण शाळेतलं दिवस एन्जॉय करत त नाही
होय मग काय तर एकदम हम् बिंद असत
बिंदास्त होतो आणि काय ते म्हणतात ते म्हणे शाळेमध्ये जे जीवन होतं ना ते असं वाटते आणि पुन्हा शाळेत जाऊ आणि पुन्हा युनिफॉर्म घालाव आणि पु द्तर पेन सगळं घेऊन आणि बसावं आणि तेच शिक्षक आम्हाला शिकवायला यावं
म्हण जग सळ आ राह
तेच ना मुलांच बघून ह ते बघून कनी असं वाटतं की आपण पण कसं करत होतो ना म्हणजे नवीन छत्री घेत होतो काय ते दिवस असं वाटत टत की पुन्हा यावं जगावं त्या दिवसामध्ये
हो आहे
मग काय कराव लागलेस
अ ते
हा काय नाही मी पण बसले म्हटलं जरा आवाजय किं वाटला पहिला म्हण ऐश्वरयच असणार म्हणलं म्हण हिला जरा आपण गं म्ह आवाज वगैरे व पण काय तसं काय झालंच नाही म्हटलं
ह
काय ते दिवस. म नंतर काय कॉलेजला त दुसळीकड ऍडमिशन वगैरे घेतलीस काय? हां-हां, हां-हां-हां ते फ्रेंड एक ते तिनं दुसरीेडं वगैरे घेत तल्या म्हणून? मग काय बी कॉम वगैरे केलीस?
होय, बी कॉम झालंय. होय, बी कॉम कमप्लीट केलं. हम्म, ते पण लग्नानंतर केले दोन वर्ष. हम्म.
करायचं तुला हे होत
पहिला लग्न. आणि मग लग्न झाल्यावर मग आवीत
हां-हां-हां हं, तेच आता सगळं म्हणलं आठवा लागले दिवस. म्हणले हिजा फोन आलाय म्हणल्याव म्हणलं तेच आता विषय निघणार म्हणलं सगळा. शाळा म्हणजे पहिली ते पाचवी अं कसं होतं नई आपण. त्यामुळे ते, जे ते अप पण एन्जॉय केले ते काय बोलायचं कामच नाई. खूप छान एन्जॉय झालाय तो, म्हणजे आताची मुलं ते नाही एन्जॉय करू शकत जे आपण केलेत.
होय आताच्या मुलांना काय ग आपल्यासारखं आता ते अं दारद त्या आजिबस ची चीन जा विकायला. त्यात
होय, आणि मला ते हे पण आठवले गोळे परत एकेदा कनी, ते पेरूवाल्या पण येत होत् ते छोटे छोटे पेरू वगैरे घेऊन, त्या पेपस्या एक एक रुपये वाल्या, ते बांबू वगैरे पण, ते बांबू वगैरे पण कि ती खाल्लेत खाल्लेत, एकदम असं काय बोलायचं काम नाही आणि ते एक प्रकारचं ते, ते सरज नाही सरज नाही आणि ते एक प्रका हे होते कि ते? काय म्हणतात ते, एक छोट्या छोट्या गोळ्या होत्या की त्या आता आपण हॉटेलमध्ये गेले की भेटतात कि त्या. बडीशपच्या छोट्या छोट्या अंडी गोळ्या म्हणत होत आपण त्या त्या आपण किती खाल्ल्यात आणि आप ते वगैरे तर वगैरे असायचं त्याला कणी लॉक असायचं असं किल्ली आणि ते असं फिरवायचं आपण आणि ख म्हणजे ना त्याच्या दोन्ही साईडला काणि असा हात जरी घातला तरी वस्तू निघायची पण आपल्याला ते एक प्रकारची होतं ना की आमचं मला दप्तर जरा लॉक करायचंय असं होतं कि ते जरा ते मला आठवलं ना आता कि ल हसतूयेत एकटे एकटी हसतोय मी किती काय आमचं म्हणजे मेमरी होती कि बोलायचं काम नाही कबड्डी खेळायचो खो खो खेळायचो काय लपाछप्पी ती दिवस लयी भारी होते ते
असं बिसलेरीच्या पाण्या पाण्याच्या बॉटलमध्ये सुद्धा मजा होती आताच्या ब ना हे चित्र असलेलं पाहिजे ते चित्र असलेलं पाहिजे
हा तेस की हेच तर पाहिजे परत मला हेच पाहिजे म्हणजे एक्सप्रेन्सिव्ह काय नव्हतं ना तेव्हा फक्त का नाही कसं असं आपण छोट्या छोट्या गोष्टी घ्यायचो प्लॅस्टिकच्या असू दे लाकडाच्या असू दे ते आपण घ्यायचो आणि त्याच तयार करायचो
हो
तेी आता शाळेच्या पाठी मग आपल्याला एक कणी एक ना एक ना हमखच बदामाच एक झाड असायचं ते बदाम पूर्ण खायचं आणि त्यानंतर त्यामधलं एक छोटस निघत की बीक फोडून खायचं म्हणजे तेव्हा आपल्याला बदाम म्हणजे पण असं माहत नव्हतं की बदाम आहे बाबा की असं आता जी मुलांना भेटते ना ड्रायफ्रूट फूडस वगैरे तेथव काहीच नव्हत किती भारी वाटत होत
तरी पण ते जीवन किती छान होतं काही टेन्शन नाही काय नाही आत्ताच्या मुलांना बघ अभ्यासाचा एवढा लोड आहे असा आहे तस आहे खेळाला सुद्धा वेळ मिळत नाही एवढा अभ्यास देतात शाळेवाली
तेच म्हणाले आणि आम्ही तर काय करायच जेव्हा खरंच आम्हाना म्हणजे घ्रपाट वगैरे तपासायचं तेव्हा घरपाट वगैरे होतेच की आपल्या वस आणि ग्रहपट वगैरे त सरां तर नको वाटायच क हा बा आता आज पूण काहीत सुट्टी मारूया नाहीतर पळून तर जाऊया. मधल्या सुट्टीमध्ये किती वे मधल्या सुट्टी ीध्ये मी तर पळून गेले बघितल्यासच की तू काय लास्च्या बेंच व बणार पहि वेंचर काय नाही. मधी कुणाच्या पण डब्यातला खाणार. काय करणार ते दिवस म्हणजे
आणि सर पुढं काय तर सर मॅडम पुढे शिकवाय लागेल. की हळूहळू काय तर खायचं पाठे
ते तर लय आठवते. मला बच्याच्या खाली जाऊन भेळायचं परत ती तपकीिर असयची ना ती पण उडवायची म्हणजे शिंका यायला उगचच नाकातच घालून घालून म्हणजे असं उडवायला ते पण असं केले म्हणजे
आता ते बंदच झालंय. की नाही ते तपकीिर
ते बंद झाले म्हणजे काय करायचे कोणत आणायचं. आणि असं नाका जरा घातलं की शिंक कायच्यात मग सरास नि वाटायचं खरच बाबाईला धबेेत बिघडल्या्या क काय एवढं वाटायचं होय. आणि ते खच बोरिंग लेक्चर असल किंवा काय असेल मात्र असं वाटायचं. की बा कोण कुणाच आता आलाय तास अस मी तर तुला खर सांग दहा तू माझ्या बॅचला नव्हतीस काय पण एवढं तुला सांतो ज्या माहित नवत्या ना अक्षरश ज म्हणजे असेल का नाही. की असं ब हे ते म्हणजे आता आमचा आवडता वगैरे शिक्षक येणार आहे. किंवा आवडचा सब्जेक्ट असणार. तेव्हा ऍक्टिव्हच वयचो आम्ही आणि असं बोरिंग वगैरे सब्जेक्ट आला ना की क्टिव्ह पणच माझ कुठेत तर जायच. म्हणजे काय तर करायचं उग काहीत हो खडू घ्यायचं आणि त्या बँच वर बसतोय तिथंच कायत ओढत बसायचं आणि काय तर कंटा करायचं सर म तब्यतच बिघडलं हो सर मला कसतरच व्यायले हो अशी कारण आम्ही दिले काय करायचं म्हणजे ते लाईफ होत ना ते भारी होत त्या एनजॉय म्हणजे नाही ते मला खरंच वाटते एक वेळ आपण कॉलेजमध्येध्ये जाऊ शकतोय काय अजून सुद्धा मी म्हणाला लागले पण शाळेमध्ये काच होऊ शकत नाही मला म्हणजे हा म्हणजे ते दोन वेण्या्या घालायचं परत सकाळी उठायचं लवक कर सातला, आठला शाळा असणार तिथं उभारायचं जनगण म्हणजे आपलं जे आहे ते चालू मग सगळं म्हणजे जे ते रुटीन होतं ना मैत्रिणीसोबत गप्पा आहे ते आज तू कसली वेणी घात घल्यास आज कस अस घातल्यास युनिफॉर्म आणि जेव्हा बुधवार किंवा गुरुवार येणार तवा आपला कनी रंगीत असणार ना तवा पण एक भारी वाटायचा नाही.
होय होय होय.
तो आपला युनिफॉर्म वगैरे किती भारी वाटत होता तो पण सगळं म्हणजे आता सगळं वेगळं झालय युनिफॉर्म म्हणले की आ मी लगेच म्हणार तू आज कुठला घालून येणार आहेस ग उद्या? मग ती म्हणार मी ह्यो घालून मग मी पण म्हणार ह्यो पण दोनही जरास मॅच करूया काय कलर्स हे पण होत असं म्हणजे काय बोलायचं काम नाही जे असं आणि युनिफॉर्म वगैरे म्हणजे असं एक, आठ, चार, पाच दिवस तर तो घालाय लागायचा. आणि कधी एकदा तो असं रंगीत येईल असं वाटत होतं.
होय तो कधी घालतोय म्हणजे नवीन नवीन ड्रेस घालायला मिळतील आपल्याला असं वाटायचं त्यावेळेला
किट वगैरे भेट
होय होय.
सहा आणि ते बिस्किट आपण घेत आपण काय करायचो ते मोडके बिस्किट जास्त घेत होतो. म्हणजे ते जास्त येत होतीत नइ सात, एक, दोन एक्स्ट्रा यायची ना. आता ते पारलेजिला कोण विचारायला लागलेत. तरी काय पण त्या काळात किती डिमांड हं म्हणजे आम्हाला ते आम आमच आम्हाला दुसर कुठलं बिस्कीट माहित नव्हंत पार्लेजी शिवाय
होय बिस्किट पण आणि ते बी त्याच चॉकलेट पण बंद झाले. त्याच चॉकलेट पण आधी ते तेच वाटत होते की वाट. दिवस असल्यावर
हा तेच की आणि
गळ निघाल्यात.
हा आणि मग तिला हा आपण पुन बड्डे वगैरे असला ना माझ की तुला वगैरे घेऊन जात नवतो होय. हा बाबा चॉकलेट द्यायला किंवा काय ते पण मिस कराय लागले आता आता त.
पाठीमाग. मला घेऊन गेला, मला घेऊन.
म्हणजे असं वाटत होत की आपण कुठलं व्ही आय पी च आहे.
हा आणि आदल्या दिवशी पण, हे उद्या तुझा वाढदिवस आहे ना मी येणार आहे हं. तुझ्या
हा होय ठरवून ठेवायचं पहिला आणि ती एक प्रकारची पिशवी एक असायची त्यामध्ये पहिला कसं. ते आठ आण्याला दोन चॉकलेट येत. त्यामुळे एक एक आणि कुणाला जरी एक्स्ट्रा दिलं ना तरी ती खुशी व्हाय.. ची मुलगी म्हणजे चुकून जरी एक्स्ट्रा गेला ना आणि काय करायचे असुदे तुला घेे. असं म्हणलेत कणी तरी खुश वायचे मला दिली मला दिली.
होय. आणि गिफ्टमध्ये पण दोन रुपयाच्या पेनात सुद्धा आपण खुश असत हो.. तो की माझ्या मैत्रिणीन मला पेन दिला. पेन दिला म्हणून
आग माझं ब.. मला वाटते माझा कनी काहीतर आहे सात... तुव्या टीला बड्डे केेलतास सगळ्यानी आणि त्याच्या मध्ये पाच-पाच रुपेयच.. म्हणजे सगळ्यांनी पाच पाच रुपये घालून केक आणलेला तेव्हा केक म्हणजे असं वाटत होत की तवा असं आईस.. केक वगैरे काय भेटायचं नाही साधा केक भेटायचा. आणि असं वाटायचं कि त्या केक मध्ये कि ह ब हा केक आणलाय माझ्यासाठी एवढ्या मुलींनी ग्रप फोन जमा करून अन मॅडम वगैरे पण यायच्या क केक कापायला म्हणजे एवढस वाटत ते की ते जीवन म्हणजे काय वेगळं काय बोलायचं काम नाही आता ते जगू शकत नाही आपण ह्म्म असहे सगळं हम् म काय नावांत आहेस होय छान वाट तुला बोलून हा विषय बोलून तर खूप छान वाटत मला म्हणजे आगोदरच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या जाग्या झाल्या चालते चालते आवर म तुझ चालतय हा हा ठेव हा हा ओके